हॅलो
हॅलो
येतोय का आवाज?
हा येतोय की.
नाव इंग्लिशमध्ये‌ टाकलंय का तुझ अपला?
कदाचित
येत इंग्लिश मध्ये.
हम्म
कधी उठली कधी उठली?
हा मी चार चार साडेचार ला
त
चार साडे चार
जेव्हा झोपलेली तेव्हा ते डायरेक्ट तू चार साडेचार ला उठली
नाही नाही खाऊन परत झोपली परत थोड्या व मोबाईल बघितला परत झोपली
मुघटली.
पोळ्या खाल्ली का?
हा कमच.
आता बरं वाटते का?
हा बरं वाटतंय की. स्पीकरचा ऑप्शन नाही कलं इथं. स्पीकरचा
खच नाही ऑप्शन य तिथं म्यूट काहीच नाहीयेत फक्त कटचा येतो.
हम तेीच ना दिदीला ऐकवायचं होतं तू काय बोलते त
हा दिदी हाय होय तीथ
मग हेच गेली जाऊन आली परत जाणार आहे आता केस स्ट्रेट करते हा.
अग किती वेळा केस स्ट्रेट करते ती ग.
आज दिवसातून दंडा करते खराब झालेत नाही.
इडी का कीस राहतील का म ना डोक्याला.
मी तिला म्हणलं पण तिला कळलं नाही ते आता काय करावं खुर्च्या बटा आई करती.
बघायचे मग ह तुला एवढं ते कशाला पाहिजे
ती कशाला पाहिजे एवढं.
अग पण जा सकाळी केलं ठीक आहे की पण दोनदा दोनदा.
हम्म
आप स्प्रे आन म्हणाव मग डायरेक्ट आपलं.
सांगतेग तुझी ऍडवाइस देते दहा मिनिटं झाल्यानंतर.
हम्म जाऊदे उद्या कीती वाजता जाणार आहे तनुजा तिकड हॉस्टेल ला
उद्या संध्याकाळी बघू की चार तीन चार वाजता.
तोपर्यंत रूमवर बसणार नुसत्या
येस
मी अजून एक चित्र काढले त्यां म लेभारी लेभारीे आले.
ती माझं नाव घेते सारखं सारखं नाव घ्यायचं नाय.
ते मस्त आले ग मी तुला फोटो पाठवते नंतर.
हम् हम् चालते पाटो पाठो ऐकत भजन किती गेले.
की व्हय गेली झोपली आता.
झुबली.
हा झोपली आतांच खेळून खेळून झोपली.
शाळेत नं आल्यानं झोपवायचं ग तीला तिला
शाळेतनं आल्या आल्या खेळायला गेलती.
हम्म हम्म
तसं.
कायी आताची दोन मिनिटं झाल्याती. अहं, बोलायचं का तुला. हं. बोल ना बोलत राहायचंय ना.
अरे बावळटा तू. जाऊदे.
काय?
पेपर वगैरे कधी आहेत काय.
हा पेपर माझे व्हय पेपर अजून टाइम टेबल नाही आलं आत्ताची कॉलेज चालू झालंय.
मॅम हा ना मॅम. अ मला जरा अशी अ एक ऑनलाईन वर्क करायचंय मॅम त्यासाठी ऍडवाइस देता का मॅम.
करू शकतो की कार्या ॲपवर पण
कसं करायचं ओ मॅम?
काही नाही तिथं प्रोफाईल टास्क कम्प्लीट केला ना आता तू तुला तुझा ग्रुप ग्रुप मध्ये नंबर ऍड करायला सांगते मी मॅडमला. हा मग त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यावर तुला टास्क भेटत्यात.
नको ओ मॅम परत बघू कॉलेज झाल्याव
हा नाही काय नसतं टायपिंग आहे, मराठी टायपिंग. हे करायचं फक्त आपल्याला मराठी टायपिंग ऑडिओ येतो तो टाईप करायचा.
हा का मॅम माझं मराठी एवढं बघू बघू ओ मॅम. ह कसं असतंय ओ कसं असतंय ओ ते मॅम. हम्म.
हो ऑडिओ येतो एक दोन तीन सेकंदचा.
हम्म
एक तासभर जरी केलं ना तरी होतयं तेजं. पाचशे कम्प्लीट केले ना तू पाचशे टास्क ते तुला पाचशे रुपये भेटणार दिवसाचं.
दिवसाला पाचशे.
हां जास्त पण करू शकते तू.
दिवसाला पाचशे.
हा दिवसाला पाचशे. त्याच्यापेक्षा जास्त पण करू शकते तुझ्यावर डिपेंड आहे तुला किती किती करायचेत. काय काय जणं आं.
होतील का पाचशे एवढं.
अगं लैई वेळ नाही लागत त्याला लैई फा लैई लगेच होतं ती. टाईप केलेलंच असतं टाईप ऑलरेडी आपल्याला फक्त ना तेच्यात कुठं काय चुकलयं ना तेवढं बघायचं फक्त आणि सबमिट करायचं.
हम्म हम्म
पहिल्यांदा वीस क्वेश्चनची टेस्ट होती ते क्वशन मध्ये ये ना त्याच्यात वीस पैकी अठरा बरोबर यायला पाहिजेत. मग तुम्ही सिलेक्ट झाला त्यासाठी
हम्म
ते आहे रे ए आय साठी युज केलं जातं आपली इन्फॉर्मेशन.
हं हं.
आपण फोनवर हे बोलतो ना ते ए आय साठी यूज केलं जात.
कसं अ.
काय माहीती ते यूज करत्यात ए आय वाले वाटतं इन्फॉर्मेशन
हा का
टेस्टमध्ये नाही माहित मग.
हम्म हम्म बर बघते मी विचारते माझ्यां बहिणींना मंग तुम्हांला सांगते.
एका बाईनी ना हम् किती माहिती का दहा दिवसात अकरा हजार रुपये कमावलेले
भारीये
हम्म द त्याच ग्रुपवर मेसेज आलता ना आला होत
हम्म हम्म मस्तं हे की नी मंग
तसंच केलं असल फास्ट त्यानं त्याला मराठी ग्रामर चांगलं पाहिजे फक्त मराठी ग्रामर
हम्म तस नाही तुम्ही करताय का हम्म
जाणार आहे का तू मेडिकल वर.
नाही नाही बाहेर जायचं ग खायला आणायला
नाही काय खा नाही. हॅलो हॅलो हॅलो हॅलो रेंज मध्ये ये आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो तनुजा